हॅलो.
हॅलो. हां, बोला की.
हा, मी कार्या मधून बोलते. अं हा, आपण या सण या विषयावरती बोलायचंय. दिवाळी हा सण तुमच्याकडे कस कुठल्या कुठल्या पद्धतीने साजरा केला जातो? किंवा दिवाळी हा सण, तुम्ही किती दिवस साजरे करतात?
दिवाळी सण आम्ही चार, पाच दिवस तरी साजरा करतो. आमच्या इकडं खूप म्हणजे खूप मोठ असतो हा सण.
लई म्हणजे लई मोठा असतो, कारण आमच्या इथं कामगार वर्ग जास्त असल्यामुळे ना, इथं
सगळ्यांचे बोनस क नी होत असतेत ना. मग कामगार वर्गांकडे वर्षातन एकदा पैसा येतो ना, मग त्यामुळं सगळं असा मग गावात वगैरे, असं खूप मोठाच्या मोठा बाजार भरलेला असतो. सगळेजण भरपूर खरेदी करतात. सगळेजण नवीन कपडे, ड्रेस, चप्प ल वगैरे, असं खूप मोठ्याने घ घेतात आणि प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन असत. आम्ही सगळ्यांच्या घरी एकमेकाच्या घरी पाया पडायला वगैरे जातो.